हॅलो.
हां बोला
काय करूल चिकू?
चिकू काय नाही ते खेळू राहिले चाललायच दरवाजा लावू राहिली खेळून राहिली
हाव काय आज कायी केला नायी का चिकु न धंदा?
हाव केला ना!
काय काय केलं?
आता तिनं आरसा फोडला.
हां.
हां आरसा फोडला. अजून ते काय त्या घरात ते मूर्त्या होत्या त्या मूर्त्या फेकल्या.
हां.
असा धंदा केला तिनं आता काय पाणी आणलं घरातून पंगत बसेल आता बाहेर.
हां.
पाण्याचा वाढ करत्यात.
आता पाण्याचा वाढ करतोय पोरगी धंदाची आहे बिचारे ताई.
पिठ सुरते कधी
कपडे धुते लय धंद्याची आहे पण.
लय आहेस.
चालत अशी ठुमस ठुमस मीरा.
आं.
चालत अशील मस्त.
हां मस्त चालते ना. आप बाबू हो. मग मम्मीचा फोन चालू होता मग मम्मीला म्हटलं थांब तू जरा मग लावते म्हटलं मी.
हां हां.
हम्म हा फोन होऊदे म्हटलं मग नंतर लावते म्हटलं मी आता.
हां. ते कसं ना स्वायंपाकायला भिडल की नाही स्वायंपाकाले लागलं की मग फोन होत नाही करण सकाळून कोणी करत नाही.
हां हाव ना.
हम्म आता चार कॉल पाहिजेत मग त्याच्यासाठी मग आता घेतले करून ते की मग सकाळून टेन्शन नाही राय.
हां चारच चार राहिलेत अजून?
हां चार राहिले.
हाव का?
तूया संग बोलले की तीनच रायेता.
मला आता काढताना दोनशे रुपयेच येतील मला तर वाटते मये.
हां कौनू माये?
हाव मला दोनशे रुपयचाच मेसेज आलाय.
दोनशेचाच मेसेज आला का तुला फक्त?
हाव.
पण तूने ते चेक नाही केलं का ते अ? कॉल झाल्यानंतर किती खाली गेले तूये?
माये लई जास्तीत जास्त खाली गेले माये.
हां पण ते असं पहा लागत होतं ना किती गेले खाली तर.
तस काही पाहिलं नाही मी न पाहीन आता.
पाहाय जो किती गेले तर दोनशे रुपये आले असतील ना पहिले नंतर येतील ना.
नाही आहे तडीसा वर ये. दोनशे रुपये बॅलन्स दिसते तेे ब येतील म्हणून ते.
हो काय येन आता स काल आले का ते?
हां कालच्या दिवशी माझं तसंच झालं ना ते.
हम्म.
त्याचा मेसेज आला लगेच पेमेंट च असणार हां.
नाही, अ पहिले पंधरा कॉलचे तीनशे का ती जी काही आली होती ती
हा.
मग आता येतील ना पैशे धीरे धीरे. अन् ती दानापूरची हागे आहे की नाही, वैशाली हागे
हा.
ती तई म्हणे मले प पहिले कान ब किती आले हो ते का दोनशे आलते काही मग नंतर आले म्हणे म पैशे एक हजार आठशे.
ते बाईले म काय म्हणता ना, दीडशे रुपयेच त आले ते बाईले.
दीडशे?
हाव. ते कविता नावाच्या बाई त्या बाईला दीडशेच आले. कविता नावाची बाई आहे आपलं हा. माया काही लक्षात नाही, पण हाय आपल्या गावातलीच हाय ती बाई.
हाव काय? जाऊ दे मग, जे आले ते आले बाई. काय करता मग आपण तर प्रयत्न करू राहिलो. हा म टाकणं त्याच्यासाठी आहे ना. सांग बॉ टाकन त्यांच्या हाती आहे ते पैसे. आता हे बाया त सांगून राहिल्या बाई. आम्हाला एक हजार आठशे आली असं आलं. कोणी
मग मी बी त्या आशयावरच होती म्हटलं तर, चांगला आहे म्हटलं तर लाडक्या बहीणीचे बी आले. हे काही म्हटलं मग तर टेनशनच नाही म्हटलं. आता काही करतोच म्हटलं आता.
हाय की ने. आता ते त्यांच्या हाती मग तुले ते हे आला का प्रमाणपत्र?
नाही ती नाही आला अजून, माझे पैसेच नाही पडले.
येतील येतील मग काही ना काही तर येतील. नुसते शिल्लक दोनशेच कसे काय टाकतील ते? ते कविता बाई काय म्हणे. मला दीडशे रुपयेच आले म्हणे? हाव का?
जाऊदे आता. सगडेला आल्यावर त समजीन आपल्याले काय म्हणे?
मी म्हणे
हम्म. हम्म, मग काय होते?
हां हां.
बाई ऐकत नाही व माय